हॅलो. हॅलो.
हॅलो. हॅलो.
हा, हॅलो. आवाज येतोय का मॅडम?
हो.. हो. येतोय.
हा, तर मी ते कार्य ऍपच्या टॅप आ कार्य ऍपच्या टास्क बद्दल तुमच्याशी बोलणार आहे दहा मिनिटं, वेळ आहे का तुम्हाला?
हो, बोला.
आ. तर आपण आज आहे ना, खाद्य पदार्था विषयी बोलूया.
बरं चालेल. हो चालेल.
तर खाद्यपदार्थ हे आपल्या शरीराला आवश्यक असतात. रोज आ खाद्यपदार्थ आपण म्ह खाद रोज खातो तेव्हांच आपल्याला शरिरात येते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ असात रोज आपले. त्याच्यामध्ये हे आपण ना कोशिंबीर विषयी बोलूया, तर कोशिंबीरी, आपण बरेच प्रकारच्या करतो. अ काकडीची कोशंबीर करतो, टोमॅटोची करतो. आणि अजून अ अ पालकची पण कोशिंबीर, असा हिरवा पालक चिरूनं त्याच्यामध्ये अ तिळाच कूट वगैरे टाकून, अशी पालकाची पण कोशिंबिरी क क के करतात. ती मुलं अशी खात नाही ना पा हा सॅलेड पण म्हणतात त्याला. बरोबर. त आणि अ ते बरेच लोक आहे ना ते हे असतात आपलं काय म्हणतात आपलं ट आपलं टरबूज असत ना, त्याचे जे साल असतात ना, त्याचे पण त्याची पण कोशिंबीर बनवतात, ते किसून घेतात आणि मिक्सर मध्ये बारीक करून, आपण जे शीटवा, काक डीची बनव कोशिंबीर करतो ना, तशी त्याची पण कोशिंबीर करतात. ती पण खूप अ छान लागते. हा दह्याची पण करतो आपण दहीमध्ये कांदा, टमाटा, असं शेंगदाण्याचं कूट म्हणा, हा ते हो हो बरोबर आपण कुठल्याही त्याच्यात मिक्स करू श त्याच्यामध्ये आपण डाळिंब वगैरे पण टाकू शकतो कोशिंबीरीमध्ये, हा त्या असं वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे डाळी वगैरे टाकून केले तर मुलांना पण आवडते. आणि ते मग अशे आवडीने खातात मुलं पण. हो कोशिंबीर हा नखरेच करतात. त्यामुळे आपण असं कलर कलर च केली टोमॅटो, काकडी, किंवा तिच्या तशी डाळिंबाची दाणे वगैरे टाकून केली, तर मुलं एकदम आवडीने खात तात, आणि छान पण दिसते ती, हम्म आणि कोशिंबीरी व सगळ्यांनाच आवडते.
हम्म
कोशिंबिरी सोबत मग आपण अ परत वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभज्या पण बनवतो. हिरव्या पालेभाज्या मध्ये पालकची भाजी, अ मेथीची भाजी, बनवतो आपण
हम्म बरोबर आपण याची सुद्धा कोशंबीर बनवू शकतो हेना पत्ता कोबी कोशिंबीर कारण ती आपल्याला वेट गेनसाठी खूप आवश्यक असते ना, वेटगेन खूप लगेच होत त्यानी कोशंबीर ते प कोबीची वे कोशिंबीर खाल्याने. वेट लॉस ला, वेट वे वेट गेन ला खूप अ उपयोगी ठरतात हे ना कोशिंबीर.
हा ह हां बर बर आणि तेच बरेच जन वेट लॉस साठी ते डायरेक्ट पंधरा पंधरा दिवस नुसत त्याच्यावर राहतात, सॉलिड, कोशंबीर हो त्यांनीच अ लगे अ लवकर वेट लॉस वला, हे लवकर होते बा त्यानी म्हणून बरेच लोक हो तशे करतात, आणि आता पावसाळ्याच्यात हिरव्या पालेभाज्या खूप येतात, ते उन्हाळ्यात तशा भेटत नाहीत त्या आता पावसाळ्यामध्ये ते मेथी, पालक आणि हे आपलं हिरव्या म भाजी मध्ये पोकळाची भाजी असते, इकडे अ पोकळ्याची भाजी खानदेशकडे खूप मिळते. तिकडे आपल्या विधवा वगैरेकडे अशी बघायला नाही भेटत, ती भाजी, ह्याच साईड ला पाहायला भेटल. ती भाजी पोकळयाची ती खूप एकदम पौष्टिक असते, अ त्याच्यातून खूप विटॅमिन प्रोटीन मिळतात त्याच्या दांड्या अश्या लाल कलरच्या असतात ते ती भाजी हिरवी असते तर ती भाजी आपण हिरवी मिरची अशी खोडीमिरची मध्ये करतात ती भाजीला हिरव्या भाजी हिरवी भाजी असते ती ती खूप पौष्टिक असते.
बरं बरं
हा आणि त्यासोबत मग हिरव्या भाज्यामध्ये पर शेपू येतो पालक येतो काही काही ठिकाणी शेपूची वेगळी भाजी मिळते आणि काही काही ठिकाणी शेप हा शेपू आणि पालक अशी मिक्स मिळतो तर ते कोणी मुगाचे डाळ टाकून बनवतात कोणी शेंगदाणे टाकून बनवता कुणी अशी खोळी हिरव मिरचीची साधी ती पण बनवता भाज्या वेग वेगळ्या प्रकार बनवल्या जातात मग पोरं अशी भाजी ख हा लहान मुलं भाजी खायला हे थोडस कंटाळा करतात तर मग आपण त्याचे पराठे पण बनवतो पराठे म्हणतो कोणी कोणी हा पालकचे पराठे मेंथीचे पराठे किंवा आपण असो दुधीचे पराठे बनव तो किंवा मुलं असे खात नाही ना मग ते त्याच्यामध्ये टाकून ते बनवले जातात तेव्हा ते भाज्या मुल मुलं खातात मग हिरवा भाज्या हा
हिरव्या पाल्या भाज्या खूप आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप चांगलं असा हिर भालीवाल्या घालायचं तस
हो
तरी आपल्याला सल्ले देतात की जास्त जास्त
जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या खाय हिरव्या पालेभाज्या बरोबर आणि मुलं तर हिरव्या पालेभाज्या खा खायला नाहीच म्हणतात आजकाल तेज्यामुळे मग ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे बनवून वेगवेगळ्या तेच्यामध्ये टाकून सॅलड मध्ये म्हणा किंवा पराठे म्हणा दंश तो म्हणा अस टाकून त्यांना आपल्याला बनवून द्यावं लागत तेव्हा ते खातातात हम् आजकाल हे पॅटेजेस म्हणा असं किंवा आपण इडली वगैरे करतो त्याच्यात पण हिरव्या भाज्या टोमॅटो वगैरे असं टाकून आपण करतो आता मुलांना सगळ्यांनीच्या शरीरात ते पोषक आहार गेले पाहिजे ते अ हिरव्या भाज्यांचे किंवा टोमॅटोचे वगैरे मग आपण ते टाकून ते असे बनवतो अजून हिरव्या भाज्यांच सखत कच्चा असं खुडा पण बनवतात बरेच लोक अस काप पोण ठेचा ठेचा म्हणतात त्याला अ- त्याच्या हा ते तिखट, मिरची टाकून असं हो. ते हिरव्या, पालेभज्यां.
तिचा खूप प्रकारे उपयोग केला जातो.
खूप प्रकार के जातो बरोबर हे. ज्या होतात अ - पराठे होतात त्याचे सॅलेड होतो. अ- किंवा असा. पण आता पालकचं तर आपण प्युरी करून त्याचं पालक पनीर ची भाजी सुद्धा आजकाल, खूप आवडते मुलांना, खूपच आवडते हो. ती पालक पनीरची भाजी म्हटलं की मग ते पालक खातात मुलं. नाहीतर मग ते खायाला कंटाळाचं करतात. हिरव्या, पालेभाज्याचे बरोबर. हिरव्या, पालेभाज्या ह्या प्रत्येक अ- शरीराला हिरव्या, पालेभाज्या, पण आणि सॅलेड, वगैरे पण शरीरासाठी एकदम उपयुक्त असतं. ते आपल्या शरीरात गेलेच पाहिजे त्याच्या पोळ्या भारी. भरपूर प्रकारचे विटॅमिन, वगैरे भेटतात. आणि हं. आणि आजारी माणसांना तर तो हिरव्या भाज्या खूपच चांगल्या असतात. नाही हिरव्या पालेभाज्या हो डॉक्टर सल्ले देतात. जास्तीतं जास्तं हिरव्या किंवा प्रेग्नेंटस्त्रीयांना पण डॉक्टर असंच सांगतात कि हिरव्या पालेभाज्या, तुम्ही जास्तीत जास्तं खावा पालेभाज्या खा टोमॅटो- टमॅटो पण रोज खायला लावतात डॉक्टर.
हो.
हो तेचं. तर अं. अश्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या, करून आपण हम् हम.
आणि आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. म्हणाल्यावर आपल्याला ताजे - ताजे हिरव्या पालेभाज्या. बघायला मिळतात ते खायला मिळतात. आणि ताज्या - ताज्या हिरव्या पाले भाज्यांची चवचं काही वेगळी असते.
हो बरोबर. हम्म, आणि आपण अ- हिरव्या हं. हिरव्या पालेभाज्यांसोबत ते दुधी - दुधी - दुधी पण मुलं खातं. नाही मग आपण त्याचे पण असे किसून दशम्या बनवतो. पराठे, बनवतो त्याच्यासाठी मग ते अं अ- ते तेव्हा असे खातात त्या पण हिरवीच असते ती पण खूप पौष्टिक असते. ते हा आणि हिरव्या, पालेभाज्या हा पण अशा वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो. कोणी अशा कोरड्या बनवतात. कोणी असं पाणी खुडी पाणी सारखं पण बनवतं तात ते हं ते ज्याची- ज्याची वेगळी पद्धत असते. ते ज्याची - ज्याची वेगळी खायाची हे असते.
हम.
वा! हिरव्या पालेभाज्यांनी, खूप अ पौष्टिक मि होते ओ आणि अ आपलं काकडी, टोमॅटो हे खाल्ल्यांनी पण खूपचं एकदम असं सकस आहार, मिळतो शरीराला.
हो.
आणि हो हिरव्या पाले भाज्यांमुळे किंवा त्या सॅलेड मुळे असं, अनं वजनं पण वाढत नाही आपलं जास्ती त्यानी. हे असं अस् अ तेलकट असं स्पायसी खाल्ल्यापेक्षा शरीराला तेचं जास्त उपय उपयुक्त असतं, चांगलं असतं ब शरीरासाठी.
चालेल मॅडम मग.
चालेल मॅडम, हो छान वाटलं तुमच्याशी बोलून.